हॅलो हा बोला
काय करालायसा?
काय नाही बसलोय
ठेवलासा
हा जेवलो की तुम्ही?
जेवून झालं बघा माझं पण
हा हा
मग काय उन्हाळ्याच्या सुट्टीत काय चालूय.
अय्यो काय नाही घरीच.
घरी आहे बर बर
हा हा आंबे खाल्ले की
हम्म हम्म मग कसं तुम्हाला फक्त आंबेच खाय आवडतं का त्याचं काय म्हणजे पदार्थ करून खाताय.
काय नाही तसच आंबे आवडत्यात आम्हाला
हा हा म आमरस केला होता का नाही.
आमरस नाही ओ
हा हा मग मी तुम्हाला सांगतो आमच्या इकडे म्हणजे आमच्या इकडे पण आंबे असतात ना भरपूर. हा म तो आंब्याचा म्हणजे मी आम्ही घरी करून बघतोय मग आमच्या तिकड जशी पद्धतय हाय आमरस कराची तस मी तुम्हाला सांगतो.
हा हा ठीक आहे सांगा.
हा म्हणजे कसं म्हणजे दोन पद्धतीनं करत्यात आम आमच्या इकड आमरस. हा म्हणजे एक तर कसं आता आता म्हणजे घर आधीपासून जी चालत आलेली. परंपरा आहे आपली, म्हणजे आधीच्या काळात जस लोक करत होतीत. कि फक्त ते आंबे घ्यायची स्वच्छ धुवायची. पाण्यानं आणि अर्धा तास पाण्यात भिजत ठेवाय चे आणि नंतर. ते आंब अस म्हणजे पिळून हाताान ह हाताान पिळून घ्यायचे का भांड्यात. तेजा सगळा त्या तो म्हणजे पडत
पडतोय भांड्यात हा हा मग ते आंब्याची पोय आणि साल अशी धुन म ते पातळ करून घ्यायचं हा गुठळ्या वगैरे त्यावेळे फोडत नव्हते म्हणजे तसच अंब्याचा रस तो साखर, ते खात्यात होय म आता कस नवीन पद्धती आमच्या इकड पण करतात हा एक तर ते आंब्याच म्हणजे हम्म हम्म. हा हा होय जो आमच्याचा गर हा
आणि ते असं म्हणजे बारीक वाटून घ्यायचं म्हणजे जेसं म्हणजे क्रीम टाईप असं हे होते. पेस्ट होत्या, हा आणि मग त्यात आवडीनुसार म्हणजे आपल्याला किती गोड आवडत तेवढी पिट्टी साखर घालायची.
हा.
आणि वेलदोडे तेन घालायच.
हा हा. तसे करतात आणि तस जर म्हणजे मिक्सर वगैरे आपल्या घरात नसेल हा हा.
तर मग आंब घ्यायचं स्वच्छ धुवायचं आणि ते आपण.
आपण खायला कस कट करतोय, हा हा.
हा आंब्याचा
आंब्याच्या कसऱ्याच असं ते पूर्णाची तळण माती तुम्हाला हा माहित आहे की.
हा त्या पूर्णाच्या चाळणीवरती घासायचं खाली भांडं ठेवायचं त्याच्यावरती चाळण ठेवायची. आणि ते आंब्याचे जे का आपण काप केले ते काप आहेत की सगळं घासायचं त्याच्यावर.
हा हा म्हणजे किसणे ना कसं आपण किसतोय क नाही कस ते गासायचं त्याच्यावर. हा ह, हा म्हणजे त्याचा ती बारीक किसत आहे ती‌ पडत तेच्यात, होय हा- हा. हा आणि मग त्याच्यात मग आपण किती साखर वेलदोड- हा, हा हं अजून एक आता मी परवा आणि आम्रखंड केलेले हा हा.
ह हा मग ते पण सांगतो तुम्हाला.
तुम्हाला हम्
हा आपण क नाही काय करायचं अ दही असते क नाही आपलं.
हा. ते ज्या दिवसा आपण आमरखंड करणार आहे त्या दिवशी कणी रात्रीचं एका पांढऱ्या कपड्यांमध्ये बांधायचं हा हा.
घट्ट बांधायचं आणि त्याच्यावर काहीत वजन ठेवायचं आणि ते रात्रभर.
रात्रभर पाणी त्याच म्हणजे मुरायला ठेवायचं. हा हा‌.
हा मग त्याचं पाणी सगळं निघून जाते आणि ते घट्ट. मग असं चक्का टाईप होतयं, हा मग त्याला- मग ते एका भांड्यात ते ते फेटलेलं दही म्हणजे तो चक्का असतो तो घ्यायचा. आणि मऊ होईपर्यंत असं फेटत फेटत राहायच.
ह ह. हा चमचान मग त्यात अ
म्हणजे आंब्याचा पोलप म्हणजे काय करायचं एका मिक्सरच्या भांड्यात आंबा घ्यायचा
करायच कराय आं त्याला आंबचा प म्हणतात मग त्या दह्यात खने त्या आंब्याचा पल्प घालायचा
ह आणि पिटी साखर
पिट्टी साखर आणि मेंदूळ घालायच आणि थोडस. अ दूध घ्यायचं आणि त्या दुधात केसर भिजत घालायचं. हा हा आणि ते घालायचं आणि नंतर आपल्याला काय पाहिजे ते बाकीचं घालायचं हा हा.
हम् मग ते तसं आम्रखंड तयार होते मग ते आम्रखंड आपण काय पुरी किंवा पुरणपोळी चपाती वगैरे पण खाऊ शकतोय त्याच्याबरोबर.
ह हम्.
हम्म
त त आंब्याचं काय आहे म्हणजे असं तसच आंबा खातात आमच्यात
हा हा होय हो एक एक ठिकाणी कसं आवडीनं फक्त आंबेव पण खातात आणि त्याच
ते अमरू असतील काय एवढं हे नाही म्हण ते खातच नाही जास्त करून
हा हा
ह
मग आमच्याकडं पण कसं आंबा बर्फी किंवा आंबावडी करतात हम्म मग ती कसं करायचं माहतीय
हा हा
ह आंब्याचा रस म्हणजे आपण कता आंबरसला कस आंब्याचा रस काढतोय का नाही
हा
हा तसा तो रोस क्यासा आंब्याचा ह मग त्यात साखर दूध तूप वेलचीपूड हे घालायचं आणि असं म्हणजे मिक्सरला असं घट तर होईपर्यंत असं हे करायचं एकजूव करायचा
हा
ह आणि म्हणजे कडईत थोडस तूप घालून घणे ते जे आपण मिक्सरला बारीक पाठून घेतलेलं कणी आंब्याच रस तेन तूप तेन हा ते कडीत वतायचं आणि आपण शिरा क अस असं म्हणजे एकदम सर्वास आपण पाण्यात टाकल पातळ असतो आणि मग अगदर घट्ट घट्ट होत जातते बघा
हा हा
हा तसच त्या आंब्या आंब्याचा म्हणजे तो पलप असा घट्ट व्हायला पाहिजे जे आपण आंब्याचा रस टाकलेला तो
हा हा
हा मग तो असं थंड झाला की मग ते ताटात काढायचं. आणि थंड झालं कि मग बर्फ्या पाडायच्या त्याच्या. हम म असं पण आम्ही आंब्याच करतोय, म्हणजे आंबा कसा सगळ्यांचा आवडीचा असतो. ते आंबा.
हा.
आता उन्हाळ्यात जास्त सीझनमध्ये जास्त खातात की आंबा आता लहान मुलांना आवडत मँगो शेक करतात. होय मग ते कसं दू म्हणजे एक मुलं दूध पित नाहीत ना.
हम्म.
हा मग दुधात मग ते आंब्या, आंब्याचे तुकडे घालायचे‌. साखर जरा काजू, बदाम तेन घालायच आणि मिक्सरला बारीक करून मग त्या आंब्याच म्हणजे मिल्कशेक देतात करून. होय मग का. अं आंमरखंड पण खातात मुलींना-मुलं आवड-आवडीनं.
होय.
हम्म, मग कोकण त्या साईडला कसं ते आंब्याच साठ किंवा आंबा पोळी म्हणून करतात. म्हणजे ती कसं वर्षभराची साठवण असत ना आंब्याची. हम होय म्हणजे ते कसं तेव्हा आंब्याचा रस अस तो उन्हात वाळवून वगैरे म्हणजे. रेसिपी काय त्याची प्रॉपर मला माहित नाही, पण असं लि असतय ना त्याच्यावर.
हा, हा,
हा, मग ते कोकणात कसं ते आंब्याचं साठ म्हणून करतात. हम्म, आणि आपल्यात, महाराष्ट्राच्या साइडला कसं आंबा बर्फी, आम्रखंड, आमरस, जास्त करून आमरसच करतात आपल्या इकडं.
होय होय.
होय.
अणी आपल्या बरोबर कस, आपल्याला पूर्णमी लागत्या, कराय होय.
होय, आं, आता आपला आंब्याचा महत्त्वाचा सण म्हणजे, काय ते ह्याला करतात ना, अक्षय तृतीयाला.
म्हणजे असं म्हणतात की, अक्षय तृतीयाला पहिला आंबा खायचा, म्हणजे म्हणजे पहिला आंबा त्यावेेळेलाच एतोय, अक्षय तृतीयाला. हा, मग त्या वेळेलाच, अक्षय तृतीयालाच, आंबा, आं आंब्याचा पदार्थ म्हणजे आंमरस आणि पुरणपोळी वगैरे करतात.
हा, हो हो.
होय आणि आंब्याचं म्हटलं ना तर मँगो के के म्हणजे मँगो केक मधे पण येतात, कप केक मँगोचे.
आं,
हा, मग ते कसं करायचं.
हम, आपला एक, एक वाटी मैदा, हा. आ्णी एक वाटी.
आणि त्यात त्या आंब्याचा पलप म्हणजेऽ आंब्याचा रस आपण काढतय का मिक्सरला बारीक करून, ते टाकायचं. आणि ते मिक्स करून, असं म्हणजे, एक संद फेटून घ्यायचं.
हा,
हमम, आणि त्याच्यात मग एक अंड फोडून टाकायचं,, अंड. हम, हा, आणि अंड जर नको असल तर दूधऽ आणि थोडस दूध आणि त्याच्यात म आपली, हे घालायचं. इनो, इनोच पाकिट. हा,, इनो किंवा आपण खायचा सोडा पण वापरू शकतोय. हा,, मग ते हे बारीक करून झाल्यावर मग. त्याच, छो छोट्या छोट्या वाटीमध्ये किंवा एखाद्या मोठ्याऽ आपण कुकरमध्ये जर करायच असलं, तर कुकर पहिला थोडासा गरम करून घ्यायचा. अ त्याच्या खाली मीठ टाकायचं कुकरमध्ये. आणि कुकरच्या टोपणाची शिट्टी काढून घ्यायची, आणि जेऽ आपन त्या, अं, कुकरच्या डब्याला तूप किंवा तेल जरा लाऊन. म ते मिश्रण त्यात टाकायचं, ते आंब्याचं केलेलं. आणि ते कुकर मधे ठेवायच, आणि शि्टी काढायच, आणि एक पंधरा मिनिटं त्यालाऽ
हा हा
ते अ मँगो कक
ते
मीच म्हणजे, परवाच केलेला मँगो केक, हा,, ते तुम्ही करून बघा. होय, आता आंब्याचा सीझन आता,, तरी पण आता आलाय संपत्. तरी पण म म्हणजे हाय, आंबा म्हणजे, आंबा प्रेमी लोक लय आहेत ना. हा,, मग त्यामुळे, होय.
हा,, म्हणजे आमचंर पण, पावसाळा जरी सुरू करा. होय हो
मग कसं काय अजून काय मग हम्म हम् ठीक आहे ठीक आहे हा ह ठेव काय मग
ा आठव आठ हा हा ब
देवृतय बोला मग त म तुम्हीय करतोतेसा पसऊ शक रा तिन तिन हय माझ नंबरचेत त दाख तण
ह
कट्ट म्हणत किती मी